हॅलो.
हॅलो.
हॅलो.
का
हॅलो नमस्कार.
नमस्कार नमस
यायला यायला बोला. बरं बर काय चालू आहे तुमच्या इकडे?
आमच्या इकडे काय नव्हं आराम आहे.
हो का. बरं बरं काय मग काय तुमच्या इकडे लाईट बीट आहे का नाही आमच्या इकडे तर अह चार चार घंटे लाईट नसती
आमच्या इकडं नसती काकरा वातावरणामुळं.
आ.
वातावरणामुळं आमच्याकडं नसती जास्त जास्त प्रमाणात वापर व्हायला ना लाईनीचा तिच्यामुळं
हो का हो का बरं बरं. आमच्या इकडे तर बा ते सोलार बसीवलयं म्हण बोलाय मोठं काय नऊ दहा एकरवर
हो का.
हा ती काय लाईट कोणीकडे वापरायलेत काय माहिती हा
हम्म समदीकडे तेच चालू आहे सोलारच सध्या
हो का आमच्याकडे लावलेत ना बघ आता काय ते जोडलेत का नाही काय माहीत कुठं लाईट चालू आहे की त्याची
हम्म ते प्रायव्हेट कंपनीचे आहेत फक्त सरकारला हे देतात आपल्याला
हो का हो का, म्हणजे तुम्हाला काय वाट त बुवा आता सोलर लाईट चांगली आहे का ती आपल्या कोळश्यावरची लाईट चांगली आहे?
सोलारवरली लाईट काय काम नाही आपल्यासाठी.
आहो कशामुळे म्हणजे काय म्हणजे त्याच काय अडचणी येता काय
ते जे होल होल्टेज येते ना आ ती कशी एका जागी साठते मंग येते
हा हां म्हणजे त्याचं मग आपलं नुकसान काय आहे नेमकं?
नुकसान काय नाही तेवढं बणली ना आता सो रोड सा काय का समधी मिळून सोलार वरली चांगली ये, तसं काही नाही माझं रस ती कसं आहे माहितीय का? सोलर वरली आहे ना, व्होल्टेज कमी जास्त डायरेक्ट करंट हे न ते.
नाही मात्र त्यांनी काही त्याच्यात म्हणजे हे केलं असेल, ना बुवा की एक समान व्हाव म्हणून.
म्हणून ते काय येडे थोडी ये ते इंजिनियर ये ते त्यानी, हो मग तु म्हणले ना तुला. ते डायरेक्ट हे काय कन्व्हर्ट करतात आणि मग आपल्याला प पाठीवतात. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही मा तर ते कसं आहे माहितीये का?
हा, हा
डायरेक्ट ची आणि इनडायरेक्टची आलग राहती ना.
नाही तुमचं बरोबर हे, हो मात्र सोलार चॅनल सोलार तर,
तर ती हे का एक स प्रमाणात राहती.
सोलारचा तुम्हाला म्हणजे सोलारचा आपल्याला फायदा काय माहिती आहे का? आपल्या भार तामधी को दगडी कोळसा जे आहे ते साठा कमी प्रमाणात राहिलेला आहे म्हणं.
हो का?
हा आणि त्याच्यामुळं काय व्हालंय पुन्हा त्या खाणी मुळं अ म्हणजे तिथं ब्लास्टिंग व्हायली थोडं म्हणजे ब्लास्टिंगमुळे याच्यामुळे थोडं म्हणजे पृथ्वीवरचं ते थोडं ख नुकसान व्हायलं ना आपल्या इन्व्हॉर्मेंट च ते धुड म्हणजे गर्दा व्हायला धुडा, पोल्युशन व्हायलय. हा त्याच्यामुळे म्हणजे अ हे व्हायलंय ना ते च्यामुळं मगं भारत सरकारने एक नवीन सो सोलार योजना काढली, सोलार ची लाईट मग पूर्ण वापरायला लागली आता.
पहिलेच होते म आता, आता कसं झालं कंपन्या- कंपन्याने काढलेली आहे.
हा म्हणजे तेच ना की सोलारवरची लाईन आता युज करता येते आपल्याला बी.
हा युज करताना ते मातर आपलं कसं राहते ही डायरेक्टची केस राहती ए सी जी शेगडी तप, शेगडी तप ती चांगली तपती, सोलरची कशी राहती सेमच राहती. ते कसं बॅटरी, बॅटरीत तर अदोगर साचवतात मग आपल्या इकडे पाटवितात असं राहते.
हां -हां,
हा- हा हम्म. त्याच्यामुळे हो मात्र मऊ कसं म्हणणय बुवा आता तुम्ही बघा ना आपण जे कोळशाची लाईन वापरतो. हम्म, त्याच्या वर तुम्हाला ट्रान्सपोर्टचा खर्चा त्या रेल्वेने आणाव लागत ते, त्या प्लांट पर्यंत नेऊन हे करावं लागतेय, अं म्हणजे टाकावं लाग ते साठवावं लागते, डबल मग त्याला गरम करणं त्याच्यापासून म्हणजे ती प्रोसेस करून लाईट करणं इथून काडणं म्हणजे दा ट्रक तिथंन आणणं, लोड करणं, ब्लास्टिंग करणं याच्यात लय खर्च आहे ना. हाय खरच्या मात्र उदाहरणात सांगु का?
हम्म,
ती आपली, आपली बाई, बाईक राहती ना पेट्रोलवरची त्याच्यात सी एन जी मध्यी किंवा चार्जिंग मध्यी जास्त प्रमाणात लोड कोणती घेतील?
लोड घेत तिचा लोड ही बी घेतती ना, म्हणजे अ काय म्हणतात ते पेट्रोलवरची.
हा मगं पेट्रोलवरचीच चांगली राहती का नई.
हो चांगली राहती ना आपण तसं म्हणाण खराब राहती म्हणून.
हुम्म.
म्हणजे याच्यामध्ये कसं आहे बुवा? इलेक्ट्रिक बाइक मध्ये कस आहे? आ इलेक्ट्रिक बाईक जरी घेतल आपण धरलं उदाहरण शम् म्हणजे याच्यामधी.
हुंम्म.
तरी ते आपुण.
इथे आपण जर का पॉवर आहे ना फायदा थोडा कम. हा आहे मात्र त्या प्रमाणात आपल्याला भेटत नाही लाईन ती. त्यामुळे मी म्हणतो ना. हा ते बी बघ प्रयत्न करून. पूर्ण टक्के भेटेल ना. हम्म.
पूर्ण गरजा होतच नाही
थोडाफार फरक आहे. दिसणारच ना.
हाऊ ना. उन्नीस बीस का तो फरक आहे.
हम्म. हेच त्याच्यामुळच.
हा हा हा हा.
ना कसं आहे आता प्रायव्हेट मधून म्हणजे प्रायव्हेट कस राहते तिला काहीतरी पैसे भेटाव म्हणून ती. कोणत्या ना कोणत्या याने उद्देशाने लाईट तयार करायचेच.
हा हा हा हा.
आणि सरकारला सरकारला सप्लाय करायचेत.
हो ना हो ना तेही बरोबर आहे ना सरकार मग त्याला फी द्यायले पैशे घील.
फिरायले पैशे हम्. तेला तेला रेटिंग राहते ना. रेटिंग वर राहते ना तेईला.
हाऊ ना हो ना त्यांना बी ते याच्यावर आसल ना ते काय होत आपण लाईट युनिट न.
हा युनिट. जितकी युनिट त्याच्यावर राहते त्याईला. आता कसं झालं माहिते का? ते हं. त्यात आज आपल्या आपल्याकडे आहे तेहतीस किवी राहते. तेहतीस किवी मधून जितकी लाईट आली तितकी आली.
हा हा हा हा तेवढा पैसा तयार भेटणार म्हणजे. जेवढी युनिट लाईट जाईल तेवढा पैसा भेटणार.
हुं. आता कसं? आपलं कसं? हाय व्होल्टेज कसं राहतेय आपल्याला शेगडी गेगडी चांगली चालीते. . हुं. आणि सोलार वरच कन्वर्ट. चांगले आहे म आता ते. सोलार कसे आपल्या घरावर जर बश
हाऊना हाऊना ते बी बरोबर आहेना तुमच.
तर ते आपल्या घरावर जर बशीवल्या तर काय बॅटरी देतात ते?
हा हा.
बॅटरी काय लई वर्ष टिकत नाही दहा वर्षाच्या आत खराब होती पुन्हा ती पुन्हा जास् जास्त लाईन झाली की सरकारला देन लागते त्याच्यामुळं त्याची लई हेर
हाऊ ना हाऊ ना. हो का हो का.
तिची लई हेर
हम्म. है तुम्हाला तोटी बीच बर म्हणजे नुकसान भी आहे आणि पुन्हा हे बी आहे म्हणा.
तसं आहे चांगलं मदत त्याप्रमाण आपल्याईला जर तर पाहिजेत का त्याप्रमाण सोलल्या . हा.
सत्तर तीस सत्तर तीसय म्हणा.
हा तर आपलं कसं आहे लाईन मस्त लगे इकड तिकड आपली मस्त लगी
हो ना हो ना हो ना होल्टेज गिल्टेज त आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की ऍडव्हांटेज डिसअडव्हांटेज म्हणजे याच्यात काही हायतं त्याच्यात काही हायतं.
हम्म थोडेफार राहतात इजेत पण राहतात तिजत राहतात मात्र आपल्या लोक त हेच आहे ना चांगली. हम्म अन पुन्हा काय आप आपल्याला काय जितकी रिडिंग तितका पैसा मात्र त्याच्यावर कस राहत माहिती का? ते आपल्याला भेटती नंतर आपल्यालाच बॅटरी आणाय लागती पहि ली सरकार देेती मात्र नंतर आपल्यालाच तेन आणाय लागती ना बॅटरी. सोलार प्लेट बि सोलार बिघडलं काही बिघडलं तर आपल्याला कराण लाग ते आता आता शेतच पाहा बरं सोलार हे झालं जरी रिपेअर ला कोणी माणसं येईनात काय नाही.
हो ना हो ना ते नुकसान आहे म्हणा त्यान म्हणजे थोडं कंपनीन बी बघाय पाहिजेत. हम्म.
आता आमच्या गावाचे सोलार वाहून गेले आता वाकडे तिकडे झाले सोलारला पहाय सुद्धा कोणी येईन झालं.
हो ना हो ना ते नुकसान आहेत ना नुकसान तो ते आता आपण म्हणायलो ना मंग. थोडं नुकसान हायत अस म्हणजे त्यानं पागा बघा पाहिजे सगळंच.
हम्म आणि हे कसं राहते हे एक कायमस्वरूपी राहती जसे की झोल कोळस्यावर पाण्यावर असे चालू राहीती हीक बंद पडणार नाही ना सोलार जोपर्यंत आपल्याला उपयुक्त आहे तोपर्यंत चांगली आहे.
हो ना हो ना.
हो ना. जेव्हा आबाळ आलं तेव्हा व्होल्टेज कमी होती, जास्त होती.
हा हा हा हो का?
तेला तयार व्हायला सूर्यच लागते आपल्याला काय आहे इकड कोळसा सूर्य नसल्या तरी आपली लाईट तयार होती पाण्यापासून होती.
हा हा हो बरोबर आहे तुमच ही. म्हणजे मला असं कानावर पडलं होत बुवा सोलरची जी लाइट आहे त्याला म्हणजे असं जरा जरी झाडाचा टच झाला, काही टच झाला ते बंद व्हायली म्हण
हो ते थोडफार प्रमाणात होतीच.
हम्म त्याच्यामुळ मग सगळ्याचे सगळीकडे झाडं होड त्या लाईनी खालची झाडतोड केली म्हण?
हम्म पुन्हा वातावरणा म्हणजे पर्यावरणाला पण हे झाले ना परिणाम झाले ना झाडतोड हे, हम्म. आता नाही म्हणलं तरी, नाही म्हणलं तरी एकरा एकरा मधी कमीत कमी पाच सहा तर झाडं राहतात.
हो ना हो ना ते झाडतोड व्हायली ना.
हम्म त्याच्यावर परिणाम झाली.
हो ना हो ना झाडावर म्हणजे अ वातावरणावर परिणाम झाले म्हणजे आपल्यावरच झाले बा ऊन जास्त तर पाणी कमी पडणं.
हो न.
हम्म त्याच्याने थोडा तोटा हायच ना ते. थोडंस शॉट बी शॉर्ट सर्किट बी थोड शॉर्ट बी लागते म्हणे जास्त म्हणजे डारेक्ट माणूस मरते
हो ना हो ना ते जे आपल्या घरावरचे जे प्लेट राहतात ना ते स्मॉल म्हणजे लो लो क्वालिटी म्हणजे लो व्होल्टेजच्या राहतात आणि जे सोलर च राहतात ना लाईन तयार करायचे ते हाय व्होल्टेजचे राहतात तिच्या जवळपास जरी गेल प्लग पाणी गिनी टाकण्याचा प्रयत्न केला तर माणसाला शाट लागू हो.
हम्म हम्म म्हणजे जीवतहानी बी आहे ना त्याला
होन
हम्म हम्म हम्म
तेच त्याच्यामुळच आपली लाईन म्हणजे ओके हे काय तेवढं काय परिणाम म्हणजे वातावरणाला पण हे नाही काय नाही हाय थोडं हाय म्हणा आहे म्हणा मध्ये तेवढं नाही
हा हा हा बरोबर आहे बरोबर आहे हो ना हो ना
हम्म हो हो चालते चालते